माहितेय गप. हॅलो!
हा हा काय कामात आहे काय?
अ नाही बाळा संग खेळत बसलोय मावूचा फोन आलाय म्हणत्या.
होय काय कोण मुलगी आहे काय?
हा मुलगीये.
हा हा मग केवढी आहे ती?
तीन वर्षाचीय
तीन वर्षाच्ये.
हम्म म्हणजे माऊचा अ
वांड्या आहे काय अशी पिढ त्या वाटतं तुम्हाला लई
होय लई आगाऊपणा करत दिवसभर चालू असतय
हम्म तेच कि मधी, मधी येत्या सारखी
हम्म तुम्ही काय करायला
माझं पण काहीतरी स्वयंपाक चालू आहे बघा
हम्, हम् काय आहे स्पेशल
स्पेशल असं काय नाही
हा, हा
त्याच कळ आले बघा आमटी
बाई हा, हा मम्मी करत नाही का स्वयंपाक तुमच्या कडच आहे सगळं स्वयंपाक
नाही मी रूम वर राहते ना मी आणि माझा भाऊ
हा, हा गाई गाय
हिला जरा शांत बसवता का
तिथ चालत असते ती आवाज येणारच आहे ही आवतीभवती फिरती त्यामुळ चालू असते ते सारखं नंगा
ह तुमचा स्वयंपाक झाला
चालुय बघा
हम्म कालवण कालवन केलय भात लावलाय कणिक मळून ठेवल्या चपात्या तेवढ्या राहिल्या त्या
हम्म आमच्याकडें लाईट गेल्या त्यामूळ काय सुूचना झालेय तिचा पण दंगा चालूय म्हणून
हा, हा हम
हा तुमच्या बहिणीचा फोन आलता तेव्हाच लाईट गेलती मी म्हटलं त्यांना सकाळ करा मेडिकलमध्येे गेल्या
हा, हा
हम्म तुम्ही तिघ जण आहे भणी भांवड
नाही ती माझ्या काकाची मुलगी आहे
काकाची मुलगी आहे होय
हा म्हणजे मला भाऊ एकटाचय सक्का
हा, हा
ती काकाची मुलगी आहे
काकांची मुलगी आहे होय छान आहे, छान आहे ती पण छान बोलयेत्या की
होय
हम्म
ती पण मेडिकल सगळं सांभाळत करते हा
हा सगळं चालत त्यांचं मेडिकल सांभाळत्याता घरातलं करून येतं त्या आणखीन सगळं टापटेपीता आणक
सासू पण त्याचे बरे आहे ना म्हणजे त्यांनी पण उरलेलं, सुरलेलं करतात त्यामुळे काय वाटत नाही एवढ
हम्म किती वर्ष झालीत लग्नाला तुमच्या
कुणाच्या तिज्या
हा
हॅलो तिज्या लग्नाला आता दोन वर्ष झाले बघा होय दोन वर्ष झाले आता हम्म तुम्ही काय करताय? म्हणजे तुम्ही फक्त
मी आता सध्या तर मला म्हणजे जॉब साठी ऑफरलती अकॅडमिक शिकवायला पण माझ कस घरात कोण नसल्यामूळ जायच कोड होत, मुलगी घरात असते. तिच्याकडे लक्ष ठेवायला ते सारखं कणा आणलय आत्ता दमवा लागलेत, चालाय याय लागलंय बोलाय लागलंय सगळ म्हणजे आप ग दवाजा उघडून उड बाहेर जायच समजतय आता सगळ हाताला येतय त्यामुळ तिच्या ले लक्ष देयला लागतया तुम्ही रूम वर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे
हा ह
शिक्षण चाल
हा मग शिकवायला तेन चालतय.
हम्म तेच चालत कॉल पण माझं कसं ती शाळेला गेल्याशिवाय मला जमणार नाही ना
नाही आता ती लहान आहे ना तिच्यावर लक्ष द्यायला लागतयच
लहान असले की आपल्यापेक्षा त्यांना जपायला लागतय जास्त त्यामुळ मला मग राव देच म्हटलं वगं रिस्क कशाला घ्यायचे लोकाच्या जीवावतरात मुली सोडून चालत नाही त्या
नाही आप ता लहान नवहे बा आता काय काय ऐकायला मिळाले दररोज
नवीन नवीन कायत्र ऐकाला येते आणि आमची कृष्णाला तरी एवढी देखणी दिसत्या
हो बाई का?
लय अशी म्हणजे लहान आहे पण लय छान दिसत्या. तर मलाच माझी दृष्ट्य लागते दररोज तिला
होय बा गप्प जपायच आपणच मग तुमच्या घरात सासू वगैरे ते कोण नसते
अ सासूबाई आहेत पण आता त्यांच्या म्हणजे आमच्या नंदबाईची डिलिवर्हरी आहे ना त्यांना तारीख दिल्या आता पुढल्या महिन्यातली मग आता एक दोन महिने झाले अससूबाई तिकड दुकानकडे असते चेन्नई ला असतात ना सगळी त्यांच्याकडचे त्यांच्या आमच्या ननंदताईंच्या सासई एक्सपायर झालेल्या त्यामुळ हम् म्हणून आता आमचा सासूबाई गेले तर हा तिथं कोणतं लागत तस म्हणजे डबल जेव्हाच असल काळजे ला काना हम्म स करताना वगैरे आणि कसं एकदा म्हणजे दुसरा जीव पोटात जव वाढत असला की नाही लय आपल्या ऍक्टिव्हटी लय अशा बदलत असतात सारखं हरमोन चेंज होत असते ते म्हणजे कशाचा तर वास आला की उलट्या
हो नाहीत कोणतं सोबत लागतंय सोडा अचानक काय वेळ कायच नाचानक काय होल काय सांगता येत नाही
हा तुम्ही रूमवर का रूमवर का राहतात
अ माझं पण एमएससी चालू आहे ना
हा हा
म्हणजे मी मेन इचलकरंजीचे पुढचे टाकोडे गावा आहे नय तिकडची आहे हा मग तिकडचे आहे मग. नाही सांगलीलाच आहे
सांगलीला हा सांगलीला सांगितलं चांगलं आम्हाला आहे
होय तुम्हाला जवळच आहे. चांगले मग माझ्या भावाला पण इथेच ऍडमिशन भेटलेय ना
हम्म हम्म तरी मी तुम्ही बोलत असाल ना तुमच्या म्हणजे कुणा तर मुलाचा आवाज येत मी तुमच्या भाऊ वगैरे असतील. तर आता समजलं की बाप आहे
हा म्हणजे तो पण त्याला पण तेच भेटले इंजयरिंगला मग कुठे आणि दुसऱ्या त्याला आणि हा तेला ठेवत बसायचं आणि मेस् जेवण चांगलं असते नसते. मग तेच्यापेक्षा मला पण, सगळा स्वयंपाक येतं. किती होय होय एकच आहे
म मग रूम मध्ये ते असे म्हणजे सगळं सोय आहे का? करून खा
होय आहे की पाण्याचे म्हणजे मी घेऊन आल्या घराकडून गॅस वगैरे तेन.
हां हां मग काय नाही.
मग भाडं वगैरे किती आहे?
भाडं म्हणजे रूम छोट आहे ना मला भाड पंधराशे आहे
हा हा म्हणजे दोघ अस त पुरतय व्यवस्थित राहायला वगैरे येते
होय दोघां पुरतं पुरतं
हा हां मग आता तुमच्या जवळ कुणाचा तुमच्या भावाचा मोबाईल असतोय काय दुसरा नंबर आहे तोय.
होय..
हा हा, मला वाटलं मम्मी मम्मी वगैरेच आहे. कुणास ठाऊक म्हणजे त्यांच्या मोबाईल म्हणजे त्यांच्या मोबाईल व चालू केलंय काय डबल.
होय एक आहे
हा हा.
मग तुमच्या घरात आता मिस्टर वगैरे कोण नसतात.
ह् आता आज आमशा असल्या मग नाहीसेला आमच्या. सगळी बाळूमामाला जातात आणि आपल्या गाड्या आहेत ना. पॅसेंजर गाड्या आहेत दोन तीन त्यामुळे मग
हा हा
की आपल्याला जायलाच लागते बाळमा मामाला गेले ते गाडीला भागना आलत.
त्यांनी पण जातात कि तेन
हा म्हणजे त्यांनी लांबचच रूट धरत्यात जातात कधी यु पी मध्य प्रदेश असं गुजरात हे असं सारखं असत त्यांचा दौर म्हणजे सारखं एक अ चार चार दिवस मग गेल तर आठवडाभर आठ पंधरा दिवस तिकडचं. मग पुन्हा एक दोन तीन दिवस येणार आणि पण आणखी फोन आला की एक डबल जायचं असं असतते.
होय का मग तुम्ही दोघीच असता घरात फक्त.
हम्म
हम्म
हम्म
तुमची फॅमिली मग छोटे आहे बरे आहे तेवढीच.
छोटी आहे पण तरी पण आहेच की कोण ना कोणतं सोबत पाहिजे असं वाटतं.
हो हे ते छोटं असणार आहे ना तसं वाटते आणि मोठं असणाऱ्यांना बास होते, ते सगळ्यांच करुस पर्यंत.
होय, आणि नाही माझं तिकडची मा-माहेरकडची फॅमिली मोठी आहे.
होय काय, तिकड काय तुमचं गाव कुठलं आहे तिकडचं. माहेरचं.
तिकडचं बोरगाव आहे, म्हणजे तासगाव तालुक्यातच येतंय. जवळच आहे, म्हणजे एक. हो, आमच्या घर म्ह-म्हणजे पंधरा सोळा. वीस किलोमीटर.
आ हां.
हम अंग आई, अंग बाई हम. आणि काय मग.
तिकडचं तुमची जरा असं, मोठी हायत काय असं.
हां. तिकडचं मोठं आहे, म्हणजे हिकडं पण म्हण ते सगळ व्यवस्थित आहे, पार म्हणजे आमच्या घरात ब हाय बरं कि. म्हणजे, आमच्या मिस्टरांनी सगळच स्वतःच्या जिवावर. म्हणजे स्वतःचे हेजावर, निर्माण केलंय आमच्या हेंना. त्यावेळेला अस, लहान हेंनी लहान असतानाच वारलेत ना.
हा हा.
हम्. आणि काय, तुमचं काय चाललंय आता.
पाहुणे बगा माझी पण आता येणार. झाले बघ आता, चपाती तेवढं झालेत. भात पण झालाय, भाजी तेवढी करायची. झालं कि मग जेवायचं हं.
चार चपात्या केल्या म्हणजे होतं असलं.
चार पण नाही तीनच, तो दोन खातोय आणि मी काय एकच खातोय, अं हं.
हा, हां म्हणजे किती चपात्या आहे चार चारच लागत असतेल्या
होय, चार कधी तीन हं.
हम्म किती खातात चला, हं बाहेर असलं की असं जेवण जास्त. जात नाही हो.
व्हयं घरात असलं की मम्मी तेण, सगळी सोबत असत्यात छान वाटते नी.
हा. चालते मग ठेवू का?
आ हां ठेवा.